हं
पहिला कस झाल तूझ प्रश्नाचे उत्तर दिले म कॉलिंग केली अ हा हा मग वाटलं तर यायचो कालीवऊ ह राहिला काय ना झाला थोडं राहिल माझा तर रेशभरालाहि जाऊ शक राहि रेशभराला कॉल कि राहिलीये रेषभरच काय करतीये वाढली दाखवून राहिली, नाही दाखवते ना हो का मग आता माही तीस पैकी तीन राहिली.
ओ का?
मग तिन्हीकड होत असले तिकडंच करून घ्याल माझ्याकडं पण मग ते परत वेगवेगळ्या व्यक्तील कॉल करास बघितलाव हा पाच पाच कॉलिंग करायचय मग तुम्हालाच करून कस काय करू पहिल्या फोन मध्ये तुम्हीच शेवट ज्याफोन म्हणजे तव्हेच
ताहम
पडरीस तेल लुम्पा ते शारदा तईला शारदेला चवित मनिषाला जऊन भेट शारदेला काल लवीत होते पण ती व्यस्त व्यस्तच दाखवत होत हा मंगा त्याही नंतर लावून बावन्न लागलेत
हो
हम्म तुमचे किती राहिले?
माझे ते आता दाखूच नाही राहिले कॉलिंग थोडस बाकी फक्त ती पिवळी रेष दिसू राहिल तिथं, ते आता हे कट झाल्यावर व्यवस्थित पाहण लागल म्हणजे वेळच नाही पाहायला आणि ते असं नाही आपण गुगल मीटमध्ये असल्यावर कसं
हा का म्हणूनच कनेक्ट डिस्कनेक्ट झालता का मप आपण डायरेक्ट स्पीकर व हो ओपन आवाज जर करणार असत ना लय महिलानी ल कॉलिंग केली त्याच्यामुळे त्याने बंधन ठेवल त्याच्यावर. फक्त कॉल
हम नुसत कॉलवर बोला बाकी काही काम करायच काम नाहीेयाय अन परत हा परत त्याच्यात असं आहे का दुसर बाहेरचा आवाज नाही आलं पाहिजे गाड्याचा आवाज नाही पाहिजे काही अस रडण, पडणं
येतोच पण तो आवाज मग त्यांनी त्याच्यात त्याच्यात आपल्याला ते विचारत नाही का तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचा आवाज येत होता किंवा तुम्हाला आजूबाजूला शांतता होती का दुसऱ्या व्यक्तीचा आवाज होता. त्याच्यात आपण ते ऑप्शन निवडा त्यांना दुसऱ्या व्यक्तीचा आवाज होतो म्हणून
हा हा
आता अर्ध्या रात्री तर कोणी फोन करणार नाही बाहेर काय नाही अर्ध्या रात्री शांत दरात दिवसा कितीही म्हणलं तरी कलकल राहणारच हाय
राहणारच हाय आहो आपल्या ग्रामीण भागात तर शंभर टक्के राहतीच मग बर आहे.
तुम्ही आता कोणाला लावत तुम्ही आता कोणाला लावताय फोन किती क राहिले ओ आन आता मी पाहते गीता ताईला लावेन बोलुन घेते गीता ताई घरी नाही
हा काय गीता ताई आहे कही
सोमित्रबाई कि, मनीषा गायकवाड, कि सोनाली गायकवाड असं लावून मला. हा हा. एकदा बघून घायचं! आ एक कल्पनाताई होती. कल्पना नागी पण तेच चालू का बंद आहे का ना ते सोल्ड न उजीव नाही ना
हा सरायच्या
हा का?
हम्म! सोडून दिले त्या शाळेवर लागल्यालं. नाही अंगणवाडी नाही कॉलेजवरच येत ते घंटी द्यायला.
आणि मग काय आलं सोडलय. आता कुठ परमेश्वर सर आहे कारण त्यांचं म्हणनं आहे शासनाचा पगार नाही घ्यायचाय ते प्रायव्हेटी मग हे खाजगीत खाजगीत नाही चालत
तच ना
अति बाळूसरची नाही का हा ना मग त्यांना तेच सांगू राहिले ना हे कायलंडाच हे शासनाचं होतं उद्या किती पगार वाढला त काय परत ही जागा सोडून काय तोडायचे
हो
नाची लघंची डास आहे आता सकाळी सात वाजेपासून जायचं संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुटी नाही हा हा त्या कल्पना नाहीे ना
हा कल्पना आणि हे आपलं कसं आहे चालत बोलत काय मि
मग गीता ताई सांगितलं होतं माल करच
हम्म मी जण समजावलं हो त्यांना पण त्यांनी काही लक्षात नाही घेतलं हो अ म्हणलं ते ड्युटी सारखं करीतच राहावं लाग आणि चालता बोलता
मग बाई पण मग नाही ते करीत का नाही, पण हे बी करायचं ते बी करायचं. हम
ह
अस
त्यायच मनच नव्हतं आपण काय गण समजवलं मी गीता तई ना आम्ही
ते परमिशन सकाळला ठेवली
नाही ती सरजार खडूसच होती पण
माल नवीन नवीन चालते त तू मा आधी लागेल होता
ह कुच माई नंतर आल्या का
मी दोन हजार बावीस मध्ये आली बा
हो का मी दोन दोन हजार एकवीस ला एक जाणेवारीला
मे दोन हजार बावीस मध्ये
ह एक वर्ष आधी मग माझे मी तुमच्या एक वर्ष आधी मग हो
चाल पाात मणीस शारदा ताई येईल पण लो पण आता
बरं प